हॅलो.
हां ताई बोला काय म्हणताय? हो आवाज येतो हो आवाज येतोय बोला. काय म्हणता? हां नमस्कार झाल जेवण?
हो हो जेवणच चालू आतच जेवण झालं, तुमच?
आमचे पण जेवन झालेय.
हम्म हम् हम, आजचा टॉपिक हं हं हं, आजचा टॉपिक आपण बोलू फिराय बद्दल बोलू.
हो हो चालेल ना.
हो मला फिरण्यासाठी खूप मला फिरण्यासाठी त खूपंच आवड ये म्हणजे असं मैत्रिणी सोबत बत वगैरे जाणं, एन्जॉंय वगैरे करण, हेच्यात खूप भरपूर आवड ये. म्हणजे अस देवाला जाणं वगैरे किंवा इ वॉटर पार्क वगैरे इथे जाणं खूप छान वाटत. ह्या उन्हात आम्ही वॉटर पार्क ला गेलो होतो ना.
अरे वा! काय काय
वॉटर पार्क ला गेलो. वॉटर पार्क ला खूप एन्जॉय केला तिथे. चोवीस पन बावन्न प्रकारचे हे होतं ना, रायडर होता. फॅमली बरोबर. हो भरपूर होतं, खूप दिवस गेला दिवस पुरत नव्हता इतकं आम्ही एन्जॉय केली त ते मुलं पण होतील ना. हा ते तर हो त्याच्यात जेवण पण होतंच. नाही त्याच्यातच होत. पॅकेज होत ना ते.
ओके. हा.
हो त्याच्यातच होतं. जेवण वगैरे होतं. काय ते लाटलेल्या ते असेल ते आईस्क्रीम वगैरे. त्याच्यात गोष्ट होती दिवसभर खूप एन्जॉय. मुलांनी पाण्यात वगैरे खेळणं. त्यांना वेगवेगळे खूप आनंद वाटायचा ब असं. कधी नवत केलेलं मुलांना छोटे मुलं असतात. त्यांचं खूप दिवसापासून जायचं. मम्मी, हम्म, मम्मी वॉटर पार्कला जायचं. वॉटरपार्क ला, पण आपल्या सारख्याचं कसं निघणं होत नाही, पण आपण काय म्हणतो जाऊ द्या कशाला जायचं. मग मुलांची खूप इच्छा होती माझ्या, चला यंदा वॉटर पार्कला तरी जाऊया. कुठे नाही हो. वॉटरपार्क फिरण्यासाठी गेले. हो. त्यानिमित्ताने फिरण्यासाठी गेलो हो
हो. आमच्या इकडे वॉटर पार्कला ना त्यांचा ड्रेस घ्यावा लागायचा. त्याचे वेगळे चार्जेस होते. जेवणाचे वेगळे चार्जेस होते आणि प्लस त्यांच दिवसभर तिथं थांबलो त्याचे वेगळे चार्जेस हो मग पॅकेज मध्ये परवडतं नाही का?
हो पॅकेज मध्ये परवडतं. मग पॅकेज मध्ये सर्व तुमचंच असतं ना मग? अस असं. जेवण पण त्यांचं असतं. ड्रेस कोड पण त्यांचा
त्याचे वेगळे चार्जेस लावले त्यांनी.
हम्म हम्म.
सगळं सेपरेट सेपरेट. म्हणजे ड्रेस चे पण वेगळे चार्जेस. जेवणाचे वेगळे चार्जेस, वॉटर पार्कचे वेगळे चार्जेस आणि राइड्स पण, बऱ्यापैकी होत्या. एवढ्या काही नव्हत्या, पण ठीक होत्या ब असं.
हं हं हं.
अजून कुठे गेला तो उन्हाळ्यात? ऊन ही खूप होतं. फिरायला काही झालं नसेल.
हम्म, नाही लग्न वगैरे होतं त्याच्यामुळे.
हम्म. जाणं नाही झालं.
नाही जाणं नाही झालं. कुठे गेले होते तुम्ही?
आम्ही, साडेतीन शक्तीपीठांना गेलो होतो फिरायला. अधिकचा पण महिना होता. म म्हण आपल्या देवींची ओटी भरून द्यावी. मग गेलो होतो दोघं जणं. आणि आता किती रस्त्याचं काम चालू आहे तिथ ते साडेतीन शक्तीपीठं रस्ता जोडण्याचं काम चालू आहे. त्यामुळे खूप हो म्हणजे आता कुणाला करायचं असेल, तर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावरती एकदम सोपं होऊन जाईल. जे अंतर बऱ्यापैकी कमी होऊ
हा हा हा.
ते एक छान होऊन गेलं. तुम्ही कोल्हापूरला गेलात का कणेरी मठामध्ये?
नाही ओ.
छान आहे. मुलांसाठी तर खूपचं छान आहे.
हा अं.
हो, तिथे लहान मुलांसाठी म्हणजे आपले पूर्वीच्या काळी कसे अं अं ग्रामीण भागात राहणारे लोकं होते. असे स्टॅच्यूज उभारलेले आहेत. मुलांसाठी, खेळण्यासाठी, अं हे आहेत अं म्हणजे आपण अं चेहऱ्याला हे लावायचं डोळ्यांना आणि मग ते वेगळे हे दिसतात. तिथे काचेचं आहे पूर्ण. म्हणजे खूप छान आहे तिथे ते म्हणजे लहान मुलांना करमणूक म्हणून छान आहे. खेळायला बरंच काही आहे. मोठमोठ्या देव्यांच्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत. आणि फोटो सेशनसाठी तर खूपचं छान आहे ते. कोल्हापूरला गेलात तर कधी कणेरी मठात जा. छानंचे ते.
अगदी जा जाण्याचा प्रयत्न करूच बऱ्यापैकी.
नक्की, हा हा.
हा मुलांना पण करमतं ना बा. मुलं पण एक ठिकाणी जाऊन जाऊन बोर हो ता. दुसरीकडं पण गेलं तर मुलांना पण छान वाटतं ना फिरण्यात.
आणि कोल्हापूरला पन्हाळा गड पण आहे, छान आहे की ते गड पण पाहिलं, तिथे गेलेलात आणि कणेरी मठात नाही गेलात.
नाही ना तिथं नाही जाणं झालं.
कणेरी मठ नेमकी मिस केलं तुम्ही. ते पाहायला पाहिजे होत.
हो हो.
ते खूप छान होत.
कारणं का मुलं छो टे असल्यावर नाही जमत ना काही गोष्टी.
हा ते पण आहे ते पण आहे. लहान असल्यावरती मग नाही जमत आणि मुलांना पण पाच वर्षाच्या पुढे असेल ना, तर ते तिथे नेण्यात मजा आहे. म्हणजे ते त्यांना समजतं की, हे काय आहे? ते काय आहे? एकदम लहान असतील, तर मग काय नाही. मग न नेलेलच योग्य. हा ना, तेच तर. तसंच आनंदसागर पण आहे शेगावचं.
हो आनंदसागर पण नाही काय केले. आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलेलो. हो खूप छान आहे, आठवड्यातून नरसोबाच्या वाडीला पण खूप छान आहे, म्हणजे मन प्रसन्न हो त, इतकं शांत इत इतकं छानं वाटत तिथं. खूप भारी वाटतं तुम्हाला सांगतो
व तुमची स्वतःची गाडी होती की? तुम्ही तिथून ट्रॅव्हलची गाडी केली होती?
नायी आमची स्वतःची गाडी होतीओं. ट्रॅव्हलची हो, नायी स्वतःची गाडी होते. असं गेलं तिथलं मिठाई वगैरे जर खाल्ली ना! नरसोबांच्यावाडीची पेढा जर खाल्ला अप्रतिम लागतो कुठेच आप तिथल्या पेढ्यासारख कुचलाच पेढ्या भेटू शकत नाय इतकां छान लागतो डायरेक्ट गावठी तूपा म्हणजे गावठी दुधापासन बनवला असतो ना पिवर ते गाई वगैरे बघा ते असं डोंगरात वगैरे जाता चरता त्याच्यापासन बनव तो खूप छान लागतो, आपला महाराष्ट्रात सुद्धा मी सांगतोय भेटत नसल तसा पेढा. अप्रतिम पेढा भेटतो ति
माझं परत फिरण झालं पण नेमकी राहिल
नयी नरसोबाच्या वाडीला एकदा जाण्यात आलं तर तू जा बर्फी भेटते तिथे ड्रायफ्रूट मध्यीच हों ती पण खूप छान लागते बरं का! खोबऱ्याची काय म्हणू नये खूप छान लागते आम्ही ट्राय केली हो ती ना अंह एकदा माझ्या मिस्टरांनी पण घरी आणलेली होती आणि ॲकच्युली तिथं गेल्यावर मला कळलं का खूप छान लागते आम्ही थोडी, थोडी देऊन दिवस ते आठ दिवस पुरवली म्हटलं इतकी सुंदर लागते मग मुलांना पण आवडली म्हटलं थोडे थोडे खा आठ दिवसपर्यंत पुरेल आपल्याला परत कधी आणन होतं कधी नाही होत परत योगला परत गेलो आम्ही तिथे. परत म ऍक्चुली एक किलो आण हों दत्त महाराजांनी परत बोलवलं होत. खूप छान नायी पहिल्यांदा मिस्टर गेले त्यांनी आणलेली होती नां.
हां हां.
हुं नंतर म त्यांनी आम्हाला न्हेल फिराण्याला. मग तेव्हा आम्ही ट्राय केलो तवा पण तिथं कृष्णाई नदी पण आहे ना ती नदी पण खूप सुंदरयं असं खूप थंड पाणी त्या होडीत बसल्या का असं खूप शांत वाटतं अस रिलॅक्स वाट त खूप वॉस आपल्या बॉडीला आता बाकीच वगैरे गेलं बघा. तसं गरम वगैरे होण दमट वातावरण वगैरे तसं तिथ तर प्रते एक असं बॉडीला असं थंड रिलॅक्स वाटतं असं बसल्यासारखं पण खूप छान वाटतं नरसोबची वाडी तर खूप छानयं फिरण्यासाठी.
हुं नेमकीे माझं ते मिस होऊन गेलेयं नसोबतची वाडी हुं नाहीतर ज्योतिबाला जाणं झालंय कोल्हापूर झालंय. अजून कुठे गेला होता तुम्ही फिरायला?
बाकी काय म्हणती इकडेच एंड होतय मग आपा आपाल्याकडे हिकडे आजूबाजूचे रूट मग थोडीफार माहि
हुं हुं हुं अच्छा! तुम्ही गिरनारला गेलात का कधी? अरे वा! गिरणारचा पण अनुभव खूप छानयं नां हुं. आणि की गिरनार, गिरनार.
हो हो खूप वेगळं आता
हम्म.
ते नाही ऍक्च्युअली माहिती नाही तिथे काय?
गिरनार दत्त महाराजांचं स्थान आहे ना.
हो हो दत्त महाराजांचं ते का?
हा.
बर बर
छान आहे ते पण दर्शनासाठी छान आहे बरं का छान वाटत तिथं तिथे गेल्यावरती.
हो हो हो हो
मंत्र म्होरं लाहिलेलात का गजानन हा गजनन महाराजांचा हा टूरला गेला तर वन डे पिकनिक साठी खूप छान आहे नाही का ते पण खूप छान आहे गजानन महाराजांचा खूप छान वाटतं तिथे गेल्यावर मन असं प्रसन्न होऊन जातं का अरे वा नवीन काहीतरी असं छान आहे ते तुम्ही अष्टविनायक करताना लागतं ते खोपोली त्यावेळेस बघा तुम्ही एखाद्या वेळेस जाऊन बघा
नक्की ट्राय करू जर रस्त्यात जर भेटलं तर नक्की जाण्याचा तर
ती आवड असली ना की हा
हो फिरण्याची पण मौज फिरायलाच मैत्रिणी पाहिजेत तो मैत्रिणी सोबत एन्जॉय वेगळा असतो फॉमिली सोबत एन्जॉय वेगळा असतो
हा हा हे तर खरं आहे बरं का
हा चालेल ठीक आहे
चालेल हो हो ठीक आहे चालेल
धन्यवाद